हॅलो हॅलो काय ना हायस कॉलेज ला गेलो होता
काय काय केलास सात दिवसभर
दिवसभर काय तर परत तर सरांचं लेक्चर झालं ते पहिलाच काय काय नाही काय आधी शिकवलं ह लाडकेच आधी शिकवलं थोडंफार
हा
नंतर मग काय आहे त्यांचे काही त्यांच गाण्यांचच हे चालू होतय मला हे गाणं ते चापा फुले ना चापा चालेल ना चापा रुसलाय ते अलला होय
नाही
आणि नंतर काय म्ह आपल्या मॅडमच
तू गेलास आज
गेल तर तुम्ही ना ग आलात
आ आम्ही आवरून बाहेर बसलो बाहेर पडते तो नन पाऊस चालतला
हो काय मी गेलो तेव्हा पाऊस नव्हता तेवढं
हा तू पावसाच्या आधी गेलास का
होय
हा हा हा मी आवरून अस तयार होऊन आलो बाहेर तोपर्यंत पाऊस चालू झाला
आज शिकवलं बारापैकी बहुते ना एक अर्ध मिनिट संप कल
हो काय
होय आज घेणार होता ना भरपूर बोलला होता म
हा बोला होता
हो
हम्म ह
चालतय तुझी होय आणि नंतर काय म कॅपच झाला आज कॅप च कधीण्याची लॅब दाखवायला नेले होती प्रॅक्टिकल ना होय लॅब दाखवली की ह च ला काय आता आपलं टायपिंग ते एच टीव्ही मुलची आपण म प्रोग्राम करतोती ते शिकवत होते जावा एसटएम जावा अिक मी का एचटीएम एल चे गेले दोन तीन
हा
हो तेवढे केली प्रोग्राम बाकी काय गेम खेळ देतो नंतर आा
प गेम खेळतोस
होय ते कॅम्प्युटरचे असते ऑफलाईन हो नाही ना आपल्याला ऑनलाईच एवढं नाहीय तू खेततीि ना वातावरण बरं काय आ आ इडे तिक काय गावाला स्थितीलय भर अभ्यासर पण आहे
हा हा म
घरी जातता दोन दिवसाांनी जातो आता शेतीची काम चालू होतील
ह स का आंब्याचा सीझन असते ना
म का सपना आता म नाता झाडाने पत निघालायच
ब
खत गलाय त झाडांना आंबाच्या सीझनला काय भेटले चाळीस एक हजार भेटले
हा हा हा
होय तुझे काम काय झालय तरी होय भोमिंग . ला काय जास्त लागते की?
जास्त काही नाही लागत. मेहनत जास्त अशी काय नाय. एका दिवसाच काम आहे. म्हणजे एक एकदा असं नांगरायला लाग ते त्यानंतर सरी पाडायची.
होय. होय. त्यात प्रॉफिट पण डायरेक्ट. किती महिन्याला याचं काढता?
तीन महिन्याच्या.
व्हय.
आता पेरल्या की मग दसरा झाला की दसऱ्याच्या वेळी काढायलात.
होय.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
म्हणजे आपण मेहनत घेऊन तसे होत असतील ना ते? होत असतील. त्याच्यामध्ये ते बेनायला पण लागत ना रानबीण काढायला
कोण ते
त्या भैमुंगच्या आधीमध्ये असत त्याच
हॅलो
हॅलो अरे चंगदाना पतना ते झाड आल्या आजूबाजूला रान बी असेल ना ते उपलब्ध केल असेल ना काढ
हा आता ना व्हय.
व्हय.
हो ते भांगल्याण, भांगल्याण वगैरे एवढं नाही लागत कारण की एकदा दोनदा औषध मार की
होय काय आणि मग त्यांन माती बी तशी मी वर की होय. . आणि मग ते काय करता मग एवढा? किती एकर एक दोन एकर मध्ये येतोय .
एक एक
होय.
एक पाच सहा पोते होत्यात. आम्ही रान जरा बाहेर करायला दिले रे त्यामुळं त्यांना थोडे
होय म बा तिथे काय करता? म्हणजे सगळे काही तेल साठी जातात की
आ?
तेल पाडायला जातात की?
नाही तेल वगैरे काही नाही विकत नाही आम्ही. काय होतय मग आठ आठ पोती जर झाली समज अशी तर मग आठ पोती झालीत. तर आठ मधली चार जे रान करतोय त्याला आणि चार आम्हाला. चार मधली पुढच्या वर्षीच्या बी साठी ठेवावी लागतील. म्हणजे एक पोत आणि मग घरी खायला साठी एक दीड पोत लागतंय.
होय, आपल्यात देतातच ते. काय मन काय चिवडा मन काय केलं असल.
चुडा वगैर अस स सणाला वगैरे लागतेच की काय नाय व्हय. भाजीला शेंगदाण्याचा कुठ वगैरे. रोज लागतेच.
मी म्हटलं की असेल . काय डायरेक्ट ते तीलप पाडायला देतात.
होय तेल त्या खराब झालेल्या शिंग्याच आम्ही तेल पाढतो. म्हणजे जेव्हा ह्या शिंगा वाळतील की नाही, सगळ्या त्यामध्ये थोडं स्क्रॅप निघतं, त्यांचं तेल पाडाय
होय काय?
हा
असं मला पण थोड्यात तुझ्याकडे यायला व असतील ना? कि डायरेक्ट आता दसऱ्यानंतर, गेल्यावर्षीचे असतील ना?
गेल्या वर्षीचे नाही, आता डायरेक्ट दसऱ्या नंतर भेटतील. गेल्या वर्षी कसं झालं आम्ही पेरणीला दिलं, एका माणसाकडे आम्ही बी वगैरे काढलं घरात.
होय?
हो, पेरायच्या टायमिंगला बोलला की, नाही जमणार यावेळी मला करायला. मग अचानक दुसरं कोण भेटणार असं झालं. मग चवशी रान पडूनच होत.
होय काय?
होय.
आणि आता ऊस ऊसची कंडिशन काय तिकडे? होय होय, कसा तो क्विंटल बिंटल कसा असतो?
ते एवढा कारखान्याचा काही रेट माहिती नाही मला.
होय.
हम्
हा ना
मग, तुमचं आंब्याच खतं आता आता खत घालून मग त्याला कसं, आता खत कशासाठी ते?
आता खत घालणार कारण आता ना त्यांची अशी पाळी ना, वर आलेली असतात. म्हणजे, सगळं म्हणजे खाण्यासाठी असं आंबा काढून झाला ना कि त्याची पाळ अशी वर येतात. मग ते असं दिसता चाळ, म्हणून ते खत घालायचं असं. आता पावसावर चांगलं लागतंय, अशी चरी मारायची गो गोल कलबाच्या कलमच्या. तिथं टाकायचं आपण काय खतं घेशील तशी असतात, आता ती यारा मेला पंचवीस किलोची बॅग घेयची, तीन हजार रुपये आणि घेशील तशी पण ते पंचवीस किलोची बॅग घेतलीस ना तु, सात हजार झाड मो असलं तरी पाव किलो, अर्धा किलो असं टाकायचं. टाकताना, म्हणजे एक बॅ काट्यावर, वजन मापायचं त्यांचं
हा हा हा
तर टाकायचं थोडं थोडं, हो तीन नाय भरपूर असत तात, एक मेन हापूस, त्याच्या वाट पायरी एक असतो. आणि म्हणजे आणि तो एक तोतापुरी म्हणजे बॉटली हापुस पण असा त तो आंबा आणि आता दोन जाती नवीन झाल्या आहेत, तो एक केसर म ऐकलायस का?
हा केसर ऐकलाय.
केसर आणि रत्ना असे जे दोन झाले आहेत ना आता होय, असे प्रकार असतात. आमच्याकडे हाय सगळे व्हरायटी आहेत पण जास्त हापूस, आणि त्याच्या खाली खाल पायरी त्या त्यानंतर काय म बॉ केसरच आणि आता त आमच्या कसं झालं माहित आता जो तो केसरला हापूस हापूस त्याच रेट असतो केसरला.
हा, हा.
म्हणून आता तेच जास्त लावतय केसरचे कलमी होय. लागतो चांगला हापूस तो हापूस आहे रे.
होय.
म्हणजे काय तरी लावताय आता केसर, रत्ना, वितना. पायरीचा खाल्लासी की नाही तु कधी
पायरीचा तो मोठा अस्थित हो ना.
हा चल तो नाही तो जरासा टोक आलेली असते बघ बाहेर त्याची. खालच्या भागाला ना श तो हा तुमच्या तिकडे ते म्हणत असतील प इकडे मेन पायरी आहे त्याला नाव, चपटा अस जरा असतो, तो एक नंबर लागतो. त्याच्यात म्हणजे, की आपण ब हापूसमध्ये कुसध्ये बघ, ती म मध्ये मध्ये गोल गोल जाड जाड अशी जायर म्हणून असते बघ. आम्ही इकडेन म्हणतो, ती मग त्या त्या आंब्यात भेटत नाही अजिबात.
हा हा हा, खाल्लाय खाल्लाय तो भारी लागतो तो आणि सिंधू पण आहे ना?
हो सिंधू आता सिंधू पण झाला तू कसा इकड रत्नागिरीत आमच्याकडे अजून झाला नाय. आमच्या इथे रत्ना आणि त्यांच्याकडे सिंधू आंबा असा आहे. म्हणजे नवीन वरायटी हाय होय.
हा, हा, हा.
व्हरायटी तशी भरपूर आहेत रे करायला करायला आता बीथ झाली घालून आता डायरेक्ट त्यांना ते बेनणार म्हणजे भांगली बघ तसे करून ते वल्ल रान सगळं त्यांच्या मुळात ठेवल म्हणजे वल्ल्या राननी कसे चांगले. हे होत चांगली पाळही तर वोल्यावर राहण्याचं पण चांगलं खत होतं ना त्यांना.
हा, हा.
बाकी घर काय बोलतो? हॅलो, हॅलो हा बोल.
तो तिनही ऋतूला आंबा लागतोय तो कुठला तरी
तो आहेाय हय तो एक होय तीन ऋतूत असतो. बारा महिने हाय आमच्याकडे झाड पण तो किरकोळ नाव मला पण नाही आठवत कारण ते गावात आमचे एकच झाड आहे. किळ कोळ असतो.
हा, हा, हा.
होय. चालते नाही नाही काय नाही नावाल आहे.
हा हा म्हणजेच.
ह हाय नाही असं य ते. आणि काय एवढा चवीला चांग नसो रे हापूस, गिपुस सारखा आब
ह, हा, हा. ह...
चालताय हा चालेल. चल होय माझं पण आहे हा ठिक